ओ
हां बोला ओ.
हॅलो हा सांग काय करु राहिली?
का ब नाही हो राहिली.
हो.
येऊन नाय आला का तुम्हाले?
बरं बरं हो हो आला ना आता आला आवाच.
काल बिचारा त्या तिकटले फोन केला होता मय एक याले वारखेड वाले बाईले. या रेंजच्या कारणान तो तसाच गेला मग त्याची झिरो सय पडतीन का?
हो हो.
एका कॉलचाने बी पूर्ण ते झिरो देईन का म आता?
नाही नाही पुरं नाही पण एका कॉलचे पैसे तेवढे कमी येतात.
म्हणजे म्हणजे पूर्ण सगळे पहिले पूर्ण कॉल झाले फक्त एकाच कॉल सनमिट होयासाठी ते झिरो गे हे झाला ते.
काही नाही होत.
तुमचे किती झाले?
माले पंचवीसच झाले.
त्या बाईची कंप्लीट तर ही झाले.
हो बिचारे झाले त्याचे कमप्लीट माले होनच नाही राहिलं काय कररू आता.
हाव ते म्हणे माय झालं म्हणताय कम्प्लीट म्हणे.
हम्म होव काय हम्म.
काल गेल्याच नाही का तुम्ही कारल्याल म?
बाई काल पाणी व घराच्या बाहेर तरी निघु देलं का पाण्याना काल. मंग सांग बाई. हा आताही बद्दल पायने इकून येलाय ना बद्दल लय या इकडून पहाडाचे इकून
पहाडाचे एकून खरं झालं येला. पाहिज जमलं तर जाजा असंय का आता सध्याच पंजे या चार-पाच दिवसातच पाहिजेत ते.
बाई आम्हाला आठच दिवसाचा टाइम देलताना तीन दिवस खाडे गेले ना आमचे आम्ही सोमवारी गेलो नाही येईना आराम केलास सोमवारी वावराईत गेल्या आणि मंगळवारी जातो म्हटलं तर मंगळवारी तर ते दोन-तीन ते एकादशी बाई न ती घरी हा आन किन ते कारल्याच्या दोघी जणी घरी नव्हत्या मग आम्ही तिघी जणी उरलं होतं म्हटलं आपण तिघी जणी काय करा जाऊन.
नाही
हां.
सगळं ग्रुप पाहिजे तो समजा जितला तुम्ही हात देई. आज जर लवकर जा लवकर झालं तर समजा दम
त्यासाठीच लव कर जातो ना आता म्हटलं आंघोळ करायला जातो त्याला फोन आला.
हाव का पहिले तर तुमचा व्यस्त दाखवत जा पण दोन वेळा केला मी तर. म्हटलं कोणास बोलू राहिला बाइ ही.
हम्म.
लवकर निघायला तर काम होते लवकर का की आता पाण्याचं होत सांगल्याने जात.
सांगल्यास जात आता जातो आम्ही लवकर.
हा.
हा आज लवकर चालल्या जातो लवकर चालल्या येतो घरी.
हा हा. एक घंटात दोन घंटे तर जातातच तिच्या. प्रत्येक घरी जाणं समजा समजून सांगण् त्याहेले.
सांगन. त्या डोक्से पण कशा खातात. नागणी बिंगनी मग मग कशा खातात.
कसं आहेय, काय हाय, काही काही लोक तर लईच डोकसं खातात.
हम. स्वयपाक कांचन करून राहिली.
व्यवसाय कांचन करताय ना स्वयंपाक?
हो सरस करते कांचन. भाजी येते पो -पोळ्याही चांगल्या करते काही बनवायला लाव तिले.
हां काय बरं तिथ शहरात राहून चांगला पूर्ण सायपा किती तिले.
हो.
हाव.
ते आता तीन चार महिने तिची तब्येत खराब झालीती की नाही. मग आम्ही गॅस घेऊन देलता आणि तिले मग त्यावेेळेस पासून ते हातानं स्वयंपाक करत तिघी जणी आळीपाळीन. एकमेकीले मदत करणं ह आता सगळ जमून राहिल तिल पहिले करत जाय म्हणा ते, पण कस आता बहिर गाव शिकणं चालू तिचं मेस लावेल ती आइत भेटी तिले. त्याचान काही बरोबर मग येत नाही ओ, जात जाई आता गॅस गीस घेऊन दिला हातां बनवायला लागली. आता सारच येते.
गुडीला येते.
तिला तर सर्वच येते तिचा निवांत आहे. काही ते मंचुरियन. बनते मंचुरन, मोमोज. नाही. स्वयंपाकाचं टेन्शन नाही.
या खाल्लाच नाही हाताचा हॅलो!
हा सांग.
हॅलो!
हं बोल ना, हो काय. आता आला त्यांनी बनवलं झाला किरायला. अ राहिला ना करून राहिली ना ते.
हा.
हं. त्याचा कोरोना झाला गेला नाही अजून अकरा वाजता जा लागते ना त्याले. हा. अकरा असत ते गेल्यावर जाईन. आम्ही आज लवकर निघतो दहा, अकरा वा अकरा वाजता.
आताच निघा ना हो माय.
आत्ताशी इतक्या लवकर करु बाई आता अंगूड राहिली, कपडे राहिले, माले धुवायचे बाकीचे धुतले कालचे नयन तीन चार ड्रेस वले. केले काल पाण्यात फिरला तर,
मग त पुरा दिवसभर पाण्यांतच असशील ना.
होय प आता सरे कपडे धुतले द्यायचे दोघा बापलेकायचे.
हा.
आता मी राहिली आंघोळ करायची आता आंघोळ करतो माले कपडे धुवून घेतो.
हा. हा.
चालं जेवन केलं की निघतो मग. तरी साडेदहा, अकरा वाजतातच.
हा तू म्हणा, नाला ते भावाच्या इकडे मशी म्हणजे जवळ मशीन आहे.
कोणची?
वॉशिंग मशीन तुम म्हणत जा.
आहे बाई प-पुण्यातून आणयले पुरते का ओ.
ते ट्रावा म्हणजे लय‌ खर्च लागे नाही.
नाहीत काय तो. आणि पाहिजे तर खरच.
हा.
काय कुठे आणायला पुरते काय? त तुम्हाला मिेंता करते घेऊन जाय म्हणती घेऊन जाय घेऊन जाय पण.
हम्म.
मीच नाही आणून राहिली. पडेलय त्याच्या घरी तसेच ते काही वापर करत नाही. आठ दिवसातून एक वेळ कपडे धुते बाई.
हा हा.
वापर काही करत नाही ना हातानच धुते‌.
हा काय? आता ते कपडेच काय मळके होतात.
कंपनीतच जात असतील ना ते दोघेही जण.
हम्म ते दवाखान्यात जाते.
हम्म.
अ लगे तो ड्रायव्हर आहे तर कंपनीची गाडी चालवते.
हा लेकरं किती आहे त्या दादाले. नाही काय?
हम्म. हम्म. झालंच नाही अजून पाच वर्ष झाले लग्नाले. पाच वर्ष झाले ना. हो म्हणजे आता होतात नोव्हेंबर आपल्या सप्टेंबरमध्ये होतात पाच वर्ष लग्नाला. हम्म. सप्टेंबर ऑक्टो ऑक्टोबरमध्ये.
हा ना.
हंम्म.
एकच भाऊ आहे की दोनात तुम्हाले.
तीन आत, मोठ्याले दोन पोरा हात. दोन नंबरच्याले एक पोरगा पोरगी हाय. लहायनालाय त्याला काहीच नाही अजून.
हम्म. हम्म.
हम्म.
पाणी तपवलं की तर आता ठेवेल आहे.
तपेला आहे पाणी बस जास लागते. आंघोळीलाच जाय लागते आता.
हा. ते बाई म्हणे दहा मिनिटच बोलत जा म्हणे. दहा मिनिट म्हणजे नाही तर मग ते बोललो नाही की म्हणे. कॉल तसाच जाते म्हणे, तो मारकीवची बाई म्हणे.
हा.
ते मागचं तसंच झालं वाटते आपलं.
नाही ओ आले नाहीत का पैसे मागचेही.
ते म्हणत आम्हा आमच्या गावात म्हणत दोन दोन हजार आले म्हणत.
वाक्य. हो काय?
हम्म. माटलं प आम्हाला इथले नाही आले, दोनशे दोनशे रुपये आले. मग म्हणा ते कॉल तसेच गेलेस असतील तुमचे. म्या वाटल हो आम्ही बोलल समजा पंधरा मिळणार दहात. पाच मिनिटं चार मि असं झालं अशीन मग म्हटलं ते. म्हणत नाही दहा मिनिट व्यवस्थित बोलाय लागते म्हणत तिच्या दहा मिनिट बोलाच लागते म्हण.
हम्म.
नाही तर मग तो कॉल तसच जाते म्हणा असं सांगाय. आता तुम्हाला तर लय जण समजा बोलायला बातच होते तुमचं.
हम्म. बाचते.
सांगा मग.
ह सांगा आता काही तर नाही बाई आता जातो मी आंघुळ बंगुळ करतो.
करा मग झाले असतील ना तर दहा मिनिट.
नाही झाले नाहीत.
किती झाले?
आठ वीस झाले आठ मिनिट.
आठ वीस दोन मिनिटे थांबा मग.
हो थांबाच लागते. ते पोरं गेले का शाळेत? सकाळी उठा लागत अशीन डबा वगैरे करून द्यायले.
सकाळीच उठाय लागते. डबा तर होते लवकर फक्त तयारीच नाही होत लवकर. काहून कि तेच्या अंघोळा करणच जीवा येतात ना सग
हा लेकारायचं तसंच आहे. सकाळी सकाळी आंघोळा करणं जिवाराच येतेे लेक
हा ते इथलं भारी दिसती तेले कि लच
पाणी तपून कडक पाणी नाहीतर, मग त्याच्या मतानं ते थंडही पाण्याने आंघोळ करतील.
हम्म.
पण आपल्या मतान तेले चांगलं पाणी पाहिजे.
हम्म.
सकाळी आंघोळीच लेकराचं लई हे राहते
हो.
जिवावरे तेनं त्याच्या झोपीतून उट्टा बरोबर आंघोळ करणं.
उठ नसतो जीवार येते झोपतून ते अमधन तर हव ना पत मग काय त.
आता हे आठ दिवस झाले तर तेल मग एकदा सवय पडली की मग तेला हि समजते.
हा.
की जाच लागते म्हणून आपल्याले.
हम्. हम्.
पण लोळे पोळे नाही तर ते बरं नाहीत, मग लोळं की ते लईच आखात आहे.
लयच भारी जात. ते
हो लहानपण चले बाहेर जाते मग, त्याच्या मताने एकदा लागले की काही नाही. गुडी लढत जाय का जायेच.
मग काय तर.
लढ्या ना?
नाही तुम्ही कायच? गेलीस तर नाही मायते एक होती सात आठ महिने गेली, फक्त मग झालं बंदच केलं तिन.
पळत अशीन ती.
हम्म.
हात धूलेत.
ठीक आहे ठेव मग ठेव म्हटलं ठेव ह. काय रे?
ह.